हॅलो
हा बोल ना
हा तुझ्याशी गप्पा मारून छान वाटतं एक अमरावतीच्या लेडीज आहे. माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. पण त्यांच्याशी असं वाटतंय का आम्ही आमण्या सामन आहोतत्या पणआज तेच बोलल्या मला कसं वाटतं. आत आपण दोघी खूप जुन्या फ्रेड आहोत. तसं आता माझ तीन चार जणीशी बोलणं झालं.
हा
तसं ते नाही वाटतं आहे जे तुझ्या बाबतीत आणि त्यांच्या बाबतीत झालं. बहुतेक आपले पॉझिटिव्ह वाईफ जगताय
होय
हा मग आता पुढे? काय आरामच घ्यायचाय तुला
आता म्हणजे विषय कसा होता आमचं गाव एका बाजूला आहे ना मग आमच्या गावाला झाडे वगैरे नाहीत आणि रस्ते तुम्हाला खंडोबाची पाली माहीत असेल?
नो त्या साईडला मी कधी आल नाही. मला नगर वगैरे माहित आहे.
सातारपासून कराडला जाताना एक रोड आहे. कराड कोल्हापूर त्या रोडमधून आतल्या साईडला आहे. मग रस्ते वगैरे पण आमच्या इकडे भरपूर खराब आहेत मग त्यांचं म्हणणं काय होत. दवाखान्यात दहा दिवसाला बोलवतात मग एवढ्या लांब प्रवास वगैरे तुला करायला लागतोय.
हम्म, हम्म.
तू येणार कशी मग त्रास होणार तुला त्यापेक्षा आपली तू इथंच राहा मी काळजी घेतो तुझी.
ह, ह.
ते आता सहाव्या महिन्यापासून, पाचव्या महिन्यापासून मला बेडरेस्टच होता. मला पाठवतच नव्हते ते पण मी शेवटी म्हणल मला खाऊ वाट ना माझ्या हातचं काय. जाते दहा दिवस मम्मीचा हातचं खाऊन ईन.
वास वगैरे येतो का जेवणाचा?
नाही कंटाळा येतो तसं म्हणजे तेच, तेच खायचं आणि तेच चव तेच जेवण. मग असं नको वाटायला लागलय मग वेगळं काहीरी बनवून खाल्ल्यावर बरं पडतना. आणि तिथं स्वयंपाक कसा मलाच बनवायला लागायचा मग स्वतःच, बनवायच स्वतच, खायच आणि कस लाईटलीच बनवायची मी काय ना काय का तर मला जास्त आराम करायचा त्यामुळे कसं उरकताय ते बघायचं जास्त करून.
हा, हा, हां आमच्या त आमच्या बाळाने तर आम्हाला शिळच खाऊ घातलं आणि आता मण बोंब मारतो. माझ्या वेळेस खूप चहा पिलाय माझ्या वेळेस तू शिळं खाल्लंय म्हणजे मला ताज्या जेवणाचा वास आयचा. आणि पोळ्यात नको वाटायच्या बाजरीची भाकर कडी वांग्याची भाजी ठिचा असंच लागायच. ते पण सकाळच संध्याकाळी आणि संध्याकाळचं सकाळ काय ताज्या जेवणाचा इतका वासा यायचा का ते जायचंच नाही.
मला ना म्हणजे काय अजून सुद्धा मला उलटी नाही काही नाही मला काहीच त्रास होत नाही.
हम्म, हम्म, हम्म.
आत्ताच फक्त हे बेडरेस्ट सांगितले म्हणून ते पण कसं पोट कठीण येते आणि काळा पण सुटतात ना.
हम्म, हम्म, हं.
मग सातव्या, आठव्या महिन्यात झालेलं चांगलं नसतं मॅडम म्हणे. त्यासाठी काळजी घ्यायला लागते.
आता खूप काळजी घेतात म्हणजे डॉक्टर लोक पण कितपत सांग खरं सांगतात माहत नाही मला कारण की आता आमच्याच आजूबाजूला नातेवाईक आहेत ना. आता त्यांच्या सुनेला तुझ्याच सारखा पाचवा महिना चालू आहे मागच तिला दोन वर्षाची मुलगीच पहिले दोन, तीन वर्षाची झाली आता ती तिचं सेकंड तिने ना खूप गरम, गरम खाल्लं साऊथची येती तर तिला ते गरम वस्तू खायची सवय म्हणजे नॉन व्हेज प्रमाणाबाहेर खायचं सर्वानी सल्ले दिले होते खाऊ नको तर ते पाच महिन्याच बेबी बाहेर आलं तच तर माता तिला टाके दिले आहेत. कतीचा त पण ते आता तिला सांगणार कोण. हा दररोज मॉलमध्ये नवऱ्याला घेऊन. आणि दररोज सासूबाई, सासरे टेन्शन मध्ये.
हा माझं बी तसंच होत होत मी म्हणजे ऑर्डर वगैरे घ्यायची. ऑर्डरला जायची मी अजिबात काळजी वगैरे काही त्रासच होत नाही मग आपण काळजी काय घेणारना मग माझ जवा ब्लडिंग झाल त्यावेळेस मला पण सांग टकाद्या वगैरे पण बाठ झाल त्यामुळे टाका देताच आला नाही. सहा महिना झाले ना सवा महिना होत त्यामुळ मॅडम म्हणल्या काळजी घ्या कशी तरी नवा महिणा होता. लागु द्या मग आपण झाल तरी काय टेन्शन नाही त्यामुळे भरपूर काजी सगळी घ्यायला लागली.
थोडसं खाण्यापिण्याकडे नोटीस करायचं की आपण काय खाल्लं तर आपल्याला त्रास होतो
हा चपाती चाव पण कंटिन्यू भाकरी पण नाही ना खाऊं वाटत
नाही कधी कधी म्हणजे प्रेग्नन्सीमध्येध्ये मोस्टली मी पण हे पाहिलंय चपातीने पोट गच्चवून जातं
गच्च होऊन जात हो म्हणजे असं कस होतं की खीर चपाती वगैरे असं खावटतं ना जास्त करून तरी मी आठवडं झालं चपाती खाल्ली नव्हती काल एकच चपाती खाल्ली असेल जास्तच नाही तर जास्त त्रासच वय लागला मला लगेच
ह ते पोट गच्च होत ना त्याने आणि त्याच्यात काही गोष्टी अशा असतात का आपल्याला मम्मी पप्पही नि खाऊ देत पणस अननस या गोष्टी पण नाही खाऊ देत ना
हां
का काही गोष्टी आपल्या म्मी लोक आपल्याला चांगल्या अवइड करतात
हो ते
कारण की त्यांना माहित असतं क ह्या गोष्टी ह्या पिरयड मध्ये खायच्या नाही तेवढं अवॉइड करायचं डॉक्टर लोक आता सर्साकडे सांगतात
हो तसं नाही बाहेरचं वगैरे जास्तं किंवा अ जे गोष्टी खात नाहीत ते नाहीत खात मी काय आता मोडलेलं पदार्थ फळ भाकरी च न मासे हेच भरपूर खाते
आमच्याकडे मासे नाही खाऊ घालत.
आमच्याकडं घालतात म्हणजे अ ते काय म्हणतात बाळाच मेमरी वाढते असं म्हणतात मासा खाल्ल्यानंतर
ह हां हां
त्यामुळं खात्यात बरेच जण. आणि डॉक्टर पण बोलले की मासा जरा खा म्हणजे ब मी दुसरं काही खात नाही ना
हम् हम्म हम
आणि हे पण कुठेतरी कुणीतरी यांना पण सांगितलं की ते मसाला पान वगैरे घालं की चांगलं असतं बाळासाठी मग तेन मसाला पान खाऊ वा म्हटल मासा आणला तरी चालेल मला म्हटलं पण ते मसाला पण आणू नका म्हटलं.
प्रत्येकाचं वेगवेगळ असतं
तोंड ये तोंड येतं ना मसाला पान खाल्ल्यानंतर.
हम् हम हम हम
हा मग ते एकदा तोंड आल की दुस दुसरं काय लावून देऊ वाटत नाही तोंडाला.
नाही प्रेग्नन्सी मध्ये कधी कधी असं आजारी वगैरे पडतो ना त्या दरम्यान ते नुसतं पान जे असतं ना सुकं पान त्याला चुना कात काही नाही लावायचा.
हां ना
ते सुक्क पान सकाळ संध्याकाळ जर खाल्लं ना तर खोकला नाहीयेत ड्राय खोकला वगैरे खोकला येतो ना आपल्याला त्या वेळेस मग मेडिसिन नाई घेता येत ना आपल्याला जास्त तर त्यावेेळेस असे पदार्थ करायचे.
हा मला खोकला वगैरे काहीच येत नाही फक्त तुम्हाला सांगते वातावरण आता पाऊस कसा आहे तुम्ही बघतायस झिरीमरी सारखा मग मध्यंतरी जरा तिथं होती त्यावेळेस आराम नव्हता ना स्वपाक वगैरे लागत होता बाकीच हे करतात तरी स्वयपाक येतोय का त्यांना करायला. मग त्यावेळेस कणकणी तेवढी यायची मला अस कंटिन्यू आणि डोक वगै वगैरे जाम व्हायच आता मम्मीकडे आले चार दिवस झालं मला काहीच त्रास नाही बिनधास्त नाही मी उठतच नाही तर म्हणजे डॉक्टरांनी सांगितलय वॉशरूमला जाईल तेवढंच अंघोळ जरी नाई केलीस तरी चालतंय दोन महिन.
काही नाही स्टूल घ्यायचा मोठा म्हणजे बसण्यासारखा स् टूल ठेवायचा बाथरूम मध्ये त्याच्यावर बसायचं. खाली नाही बसायचं.
हा त्याच्या पाठ वगैरे असतोच ना बसायला. मग त्याच्यावरच आम्ही
तो थोडासा एक अंघोळीचा स्टूल येतो ना छोटा असा वरती असतो थोडा. एकदम खाली नाही घ्यायचा.
हा मोठे स्टूल आहेत आमच्यात. म्हणजे कस आमच्यात ब सगळेजण हाईट ने आहेत ना भरपूर.
हम्म, हम्, हम्.
त्यामुळ आम्ही मोठ स्टूल आणतो. मग ते विषय कसा होतोय. मला बसायचं पण नाही. माझी हाईट भरपूर हे ना. म पोटाची घडी पडत्या. आणि हाईट जास्त असल्यापासन ती सवय अशी वाकून बसायची. मग पोटाला - - ताण पडतोय जास्त, मग त्यामुळ मला बसायचं पण नाही सांगितलं. कंटिन्यू झोप झोपून झोपून ते एक साइट अशी घाईला येते ना की समजतच नाही स संध्याकाळच कधी अस होत की सवची झोपते नको होत. सगळं अंग भरून येतं, एवढंच बाकी काहीच प्रॉब्लेम नाही.
काही नाही ते पोट जड होत चालतं ना आपण पाणी कमी इंटेक करतो ना कधी कधी त्याने पण होत ते. मला पण हे इतक्या वर्षांनी माहीत पडलं ते पण माझ्या सिस्टरमुळे. तिच्या डॉक्टरांनी जसे जसे तिला सल्ले दिलेत - - तस तसं मग ते आता मला ते आमच डिस्कस होतं कधी कधी तर तेव्हा ते सांगते का खूप अ पाणी प्यायचं असतं आता त्यावेेळेस कसं माझं ते पोट कडक झालेला समाचं नाही. ते बाळ हालचाल पण करायचं नाही. दररोज ठोके ऐकायला जायचं. डॉक्टरांकडे सकाळ संध्याकाळ.
माझंबी तसच होतंय. कठीण झालेलं समजतच नाही मला. आणि कसं मोठं माणूस सोबत असलं की त्यांना कसं लगेच समजत की काय प्रॉब्लेम झालाय. पोट कठीण आलेय का काय.
आणि त्याच्या ते सलाईन लावायचे मग पाडी पाणी वाढण्यासाठी दर पंधरा दिवसातून. पोटात पाणी कमी ये असं त्यांचं म्हणण त्यामुळ ते बाळ हालचाल करत नाही.
मी कसं म्हणजे आम्ही बाटली ॲकवाच पाणी आणतो ना. मग बाटली वगैरे भरून ठे मी कं दरोजच्या सहा, सात बाटल्या पाण्याच्या पितेच कंटिन्यु. जेवण कमी करेन. एक भाकरी खाईन पण, कंटिन्यू पाणी तेवढं पितेच. आणि जर नाही पेली ना तर रात्रीची सारखी हम् तासा तासाला उठून आता समजा पाच वाजाय आले तर बाबा आज कमी पाणी पिले - - पाच वाजल्यापासून कंटिन्यू आठ वाजेपर्यंत एक एक बाटली तरी पितीचं तासा तास- - साला का तर सहा बाटल्या तरी पाणी पिले सहा लिटर जरी दिवसभरात पाणी गेलं तरी बरं असतं ना.
हो आणि आमची मम्मी आम्हाला ते आता त्यांची पद्धत असेल प्र त्येक जेवची - - भाजी ताक, पोळ्यात ताक कधी कधी तिखट भाजीत पण टाकायचे नाही तेे चांगलं असतं. चिकनाट साठी चांगलं असत. आपल्याला एवढं कळत नाही. पण त्यांचं बरोबर लक्ष असतं आपल्याकडे असं. आणि तो पिरियड पाहिजेच. आई आई जास्त पाहिजे असते सासूबाई एवढं सांगत नाही पण आई जास्त सांगत असते आपल्याला हे असं नाही करायचं ते तसं नाही करायचं.
की काय खाव वाटतय का हा मग करा अन खावा! बरं वाटतंय का गोळ्या नेल्यात्या का झालं. एवढं विचारलं की झालं त्यांचं काम झालं आता तर हे किती माग लागलेल्या आईच्या कि आई तिला काही करायचं नाही य तु दोन तीन दिवस. नाही म्हटल्या नाही म्हटले की मग तेव्हा म्हटलं जा आई. मग ते म्हणलं स्वतः ते बोलले की परत येचीलतवा काय आत्ता गरज आहे तर आत्ता येतेस का परत येचील का मग?
हम्म आत्ताच्या सासूबाईंचा हाच फंडा आहे खूप ठिकाणी पाहण्यात येतं ते म्हणतात आमची लाईफ आहे आम्ही आमचं बघू तुमचं तुम्ही बघून घ्या.
हो चालतय आपलं टायमिंग झालंय. मी करू का आता?
हो हो चाल
बाय!
बाय!